हॅलो हॅलो, कोय नही हॅलो
हॅलो अरे दहा मनिट बोल.
तू म फोन लावजो तू झाल्यावर, मी लावीन तुलं माझ झाल्यावर.
हाव
काय करू राहिली?
काय नाही. नाही जेवण राहिल, हाव चांगलाय. म्हणजे आता तुया चालू हाय ना?
नाही तुयास लावला मला फोन मी उचलला फक्त.
हां.
तू मा तूया झाला कीनई मी लावीन तुला फोन फक्त उचलतो तु.
हा मी उचलतोच आतास लाव अजं काटल्या मी काटल्या की. तेंव्हाच.
हाव फक्त कधी कधी मंद
मॅच कटवोलता तो. तिकुन कोणी तिकुन कोणी उत्तरच दित जाय.
अरे आव तसा आवाज नाही येत ना दोन दोन मिनिट.
हा ते तर आहेच.
ते कारामध्ये आवाज नाही येत कधी कधी.
हम्म ते आपला आवाज आपल्याला रिपबिट येत दररोज दर वेळच्यात.
हां.
आपला आवाज आपल्याला रिपीट कोण ये
काय माहित मले बी आता मी तुला फोन लावला तर मले बी येते.
हाव का तुया ढोकळ्याची रेसिपी माहित आहे काय?
तू हे रेसिपी वैभिला सांगीतलं काय?
नाही.
बबी ते रेसिपी विचार.
हां रेसिपी विचारायला लागते ना माय आई न ते राधीका आजीला फोन लावता की डाय विचारली होती चूप बस ना तू
राधिका आजी आलती काय?
हा.
मला पहिल्या टास्क होते आता कम्प्लीट.
काल किती झाले फोन?
मला का आता पाय एक शेवटचा हा झाला की नाही बून ला की झाला आमच कंप्लीट मग. हा आपल्या येतना पैसे हॅलो!
किती होतात मग? अरे हाव ना नम सांग ना किती फोन होतात फोन नंबर?
पाच होतात वाटते पाच नाय सहा होतात वाटते सहा.
बापा रे सहा? माये मी तर कालपासून करू राहिले की माय मग नऊ झाले.
तु गोषण काय माझ अजून उचलच नाही फोन झिरो झिरो याले संखक याच्यात. ते झिरो येलेत.
किती पडले.
पडले झीरो किती मोठे पडले?
काय झीरो एवढे मोठे पडलेत की बस.
माहेरी तू ज्या वेळी फोन लावतो त्याला उचलत नाय. मी ज्याला फोन लावते त्याला उचलता येत नाही ते काटते.
हा असे कस म आपल्याला झीरो येतात आपलेले.
हाव ना.
आपण जेवढे मिनिट बोलू आपल्याला तिजे पैसे भेटतातच ना.
हाय की नाही तुला तु उचलला की तुला भेटता म्या उचलला की मला भेटता.
अंशी अंशी रुपये भेटतात दोघीला बी तुला अशे दहा भेटतात मला अंशी भेटतात.
आर तुला या फोनाच्या भेटीन अंशी आपल्या दोघीच्या अंशी झाले. आपण आता दोघिला डब्बल फोन लावू की नाही तर भेटतात मग अंशी अंशी किती होतात?
थांबणार तू कशी बोलतो मी ती प्रश्न विचारायले
हॅलो
एकशे सत्तर रुपये भेटतात आपल्याला दोन फोन यायचे. हम्म
पटापट विकायचे ते विचारतो.
हाव
म मी पहिल्यान केला की तू सडमिटच नाही केला.
हाव काय. तुला केकची रेसिपी येते काय? सांग बरं.
बिस्कीटचे पुुडे आपल्याला मिक्सरातून काढायची आहे. आपण याचा करू रव्याचा करू शकतो केक बिस्कीटचा करू शकतो. ते केक आन ते इनोची पुडी भेटते ना.
हम्म
इनोची पूल टाकायची त्याच्यात आणि दूध टाकून फेटाळ्यायच. ते फेटाळलं आणि ग एका ग गंजात पाणी टाकायचं किंवा मीठ टाकायचं.
हा.
आणि डब्यात तूप किंवा तेल लावायचं.
हा.
ते चिप चप चिपकत नाही मग त्याला केक. आण आपल्याला साखर शुगरची पावडर करालागते साखरची.
हा मिक्सर मधून काढाय लागत तशी.
हाव.
हम्म बीससी कराता ती.
आणि दुधाच्या ह्यांन फेटाळायचं.
हम्म.
ते कु कुकरात किंवा गंजा टाकायचं.
त्या नंतर काय करायचं.
ते कोणते भांडा घ्या फक्त भय बंद झाली पाहिजे हे, त्याची पूर्ण हे असते वाफ ते बंद झाली पाहिजे, कोडली पाहिजे ते. ते कोडली की जमते फक्त- ते को ते केक झाला, कोणाचा कोणाचा चिपकते खालून.
ह हा हो काय. हो
हम्म कोणा चिपकटे खालून.
हो ना.
आणि तो केक काढयच्या वेळेस त आरामशी काढ हातात चा कुन काढवा लागते किंवा आपल्या सराट्याने काढा लागते.
हा
नाही तर तू निघतेच त नाही कि नाही ते तीन ईनो टाकल्यामुळे कि त्यांच्यात अस फुगे फुगे त तर द कच्चा राहते तु कच्चा भाग लागते.
ह
कच्चा आहे कि शिजला बरोबर पा लागते.
हा ते फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा मग.
हा ते काढू नाही कि र फ्रीज मध्ये ठेवायचा किंवा तश ठेवायचालेल त्या सजावट पुरणे,
हा त्याच्यावर काही ठूर स्ट्रॉबेरी येते.
म्हणजे आपले, पूर्ण चॉकलेट भेट डेरीमील्क भेटेते लाय चॉकलेट भेट
ह त्यांच्यावर आपल्याला काई डिझाईन काढायची असली तर.
हा नाव घीव लिहायचं असलं तर नाव लिहिहायचं ते ना कोण असला तर झालं.
हा हा हा
तुसा कागदाच्या कोनमध्ये चाकलेट भराव लागते जला काळा लागते. आणि ते चॉकलेट भेटतात की, चॉकलेट पिकल्याचे पान्यात गरम पाण्यात चॉकलेट रेफड नाही काढायचा आणि पिूलन द्यायचा. ते अ त्यांच्याच त्याच्या वर हे पूर्ण हे करायचं.
हा
अ
ब
आणि मग ते फ्रीजात ठेवायच किवा तोरी थोड जम्सच्यां सांगायच. जेम्स त्या गोण्या सजवलात
हा
जेम्सच्या गोळ्या मस्त
जेम्सच्या गोळ्या कस आपल्या नावाचा आर काढू शकतो टी काढू शकतो एस काढू शकतो.
हो
अशी लेटर काढू शकतो ना आप- जम्स न हा ते जेम्स रंगीत पाहिजे ते, पूर्ण कलरचे वेगळे ते चांगले नाही ते लागत चांगले लागत आहे नाही ते, जेच्या अंदर चॉकलोट असते की तेच छान लागतात.
हम्म
हं ते त्याला चांगली लागतात तेच, आणि ते फ्रीज मध्ये ठेवायच असतं की नाही, फ्रीजचा पॉवर कमी कराव लागत असते, पहिले कारण कि आपण फ्रीजरमध्ये ठेवतो की चिपकते भांडा
हो का? अ मी एक बार करूनच बघीन
खास लागते केक तो, आपला विकतच्या फेल पाडते.
हो का कायची भाजी जेवालता तूम्ही आज?
काय वांग्याची.
हो काय
हो का,
हम्म
तुमच्या घरी किती सदस्य आहेत? मी विचारतो
सहा मग तुमच्या घरी?
आमच्या घरी का? पाच.
म्हणजे तुमच्या घरी काम काय करतात?
हं हं आता आता आपले दोन मिनिट राहिले, मग झालं. दोन मिनिटं बोलावे लागते आता
हं ना काय बोला? तुमच्या शेजारी मी ऐकलं ते घर बांध चालू घर बांधण चालू आहे.
कोणाचं? हॅलो
तुमच्या शेजारचं, मला नाव नाही माहित.
हा हा हा
हम्म
आता काय विचारूया, तुम्हाला कोणती भाजी आवडते?
मला मला आवडते, पनीरची
तुझ शिक्षण कुठपर्यंत झालं?
हा शिक्षण झालं
बारावी.
लय झाल ओ पंधरावी पर्यंत तुम्हाल क-काय बनायचं हुत आहे?
मला का मी अ आता मला का. मला नीट द्यायची आहे.
हू म्हणजे काय बनायचं आहे? बाप्पा आरे. हा! हो हो बाय, बाय म्हतलं.
मी लावतो तुला उचल जो.
हा हा हा लाव!
हाव!